हल
हा येतोय का आवाज
हॅलो
हॅलो
हॅलो कुत
हॅलो हा आवाज येतोय कि तुमचा होय हो या लागलाय
हा हा ह चाले काय
काय मग रेसिपी कशा म्हणजे कसं करता पनीर वगैरे पनीर चकली
पिली ब का आंदूळ
हम
आणि उढ
हा
हरबरडा ति समानात गिरे आणि तांदूळ जरा जास्त येतात.
हा डाळी समप्रमाणात घेता काय‌.
फक्त आणि
हम
जरा घालायच हा म्हणजे एक किलोच जरा ना एक किलो तांदूळ घ्यायचं एक पावशर डाळ पावशर उडीद डाळ आणि पावशर हरभरा डाळ. ती तिन्ही डाळी पौशर पौशर घ्यायच्या परत धन एक वाटी. बारकी छोटी वाटी
हा हा हा
आणि एक एक वाटी पोहे एक वाटी शाबू.
हा
एक एक वाटी शाबू घालायचा.
बू घातल्यावर चिकट होत नाही काय
एक किलो साठी एक वाटी लय हे होत नाही ते. एक छोटी वाटी घ्यायची हा एक छोटी वाटीच घ्यायची. हा मग आपल्याला पाहिजे असेल तर त्यात जिरं येन घालून आपण दळताना द्यायचं धन घातल्यावर फ्लेवर चांगले येते पण जिरं आपल्याला जर बारीक पाहिजे असेल तर दळताना घालायचं त्यात. हम् भाजून दळ चालतंय म्हणजे जिऱ्याच फ्लेवर छान मिक्स होतय ना त्यात दळताना घाठलं म्हणजे.
हो हो
हा मग दळ सगळं भाजून दळून आणायचं.
हम्म
आणि अ एक अर्धा ग्लास पवशरचा अर्धा ग्लास म्हणजे दहा बारा होईल एवढं तेल घ्यायचं आपण कडवून.
हां
कड कडवून घेतल्यानंतर पण त्याला गार करायला ठेवायचं एक
हा
थोड गरम असताना जर आपण हात घालून भाजत असेल तेव्हा त्याला त्या पिठात ओतायचं
हा
पिटात वतूनकडे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं.
हा
हा आणि मी करून घेतल्यानंतर ते गरम पाणी जरा असं एकदम कोमट पाणी
हा
कोमट पाणी करून घ्यायचं आणि आपण मळ मळून घ्यायचं.
हा हा
आपल्याला काय पाहिजे असेल तर त्यात ओवा वगैरे घालायचं. नाही अर्धा ग्लास फक्त अर्धा ग्लास घालून घ्यायचा. हा तेवढं घालून घ्यायचा खूसखूषीत होतात ना जास्त जरा अस तेलाच प्रमाण असेल म्हणजे हा मग ते सगळं आपल्याला पिठात मग आपल्याला ओवा
हा हो ते ते घालायचं.
काय काय लागतय ते घालून घ्यायचं.
हम
हा मग ते घालून कोमट पाण्यान म्हळून घ्यायचं. मग मळून घेतलं की झाकून ठेवायचं.
हा हो.
काय तर पातलं किंवा मोठं काय तर आपल्याला. भांडा असत ते झाकून ठेवायचं कणकीवर.
हा हा.
आपल्याला लागेल तसं लागेल तसं थोडं थोडं काून घ्यायचं त्यातून. आणि चकल्या पाडून टळून घ्यायच्या छान खुसखुशीत होत्याात. क्रिस्पी होतात.
हा हा.
ह आम्ही कस एक किलो तांदूळ अर्धा किलो हर. हरबरा डाळ आणि पाव किलो फुटाणा डाळ असं प्रमाण आहे आचं.
आणि शाबू मग अर्धा वाटे आणि पोहे पण अर्धा वाटेच घालतय शंभर ग्रॅम उडीद डाळ.
अससं करत
ह हा हा हा
ते हा ते पण. चांगलं खुसखुशीत होत्यात.
हा हा.
ह्. बाकीच काय म्हणजे असच धन वगैरे घालायचं. जिरं दळून आणंतना घालायचं. धुन घ्यायचं हे सगळं सेमच येते.
फेमस आहे हा परत आमच्याकडे शेंगोळचे लाडू एक म्हणून फेमस आहे.
हा.
शेंगोळ्याचे लाडू माहितीत ऐकून?
हा हा सांगा की.
ते आपण बेसन पीठ.
हा.
डाळ घालून आणायची आणि मीठ फक्त मीठ जरा घालून नुसतं मळून घ्यायचं.
हां हां.
आपला भाकरीला पाहिजे पीठ तस म्हणून घ्यायचय आणि छोटे छोटे तुकडे करून का नाही. तळून घ्यायचं आपण ह. आपण चुराभजी कस तळून घेतोय की नाही छोटे छोटे. तुकड गोळ गोळ करून तळून घ्यायचे ते आणि तळून घ्याय. ते गार झाल्यानंतर मिक्सर लावायचं.
हा.
तर तीन बारीक करून घ्यायचं.
हा हा.
बारीक करून घेतलं की नाही गार करायला ठेवायचं परत त मग पाक करून घ्यायच आपण.
हा
तुपाच प्रमाण जरा जास्त घालावं लागतय.
हम्म.
आपण तुपातच तळलं तरी पण चालतय त्या ऐवजी.
हा.
ण पाक करून घेतलो क नाय एक किलो डाळीचं पीठ असेल तर एक पावना किलो एक अर्धा किलो आणि एक पावशर साखर घेतल.
हा हा.
आणि छोटी वाटी किंवा आपल्याला तूप जरा जास्त पाहिजे असेल तर तूप घाून घ्याच जास्त
हा हा.
आणि वेलधुडे आपल्याला मग काय? ह हे पाहिजे असेल तर घालायचं त्यात. बदाम काजू वगैरे घालून घेऊत आपल्याला पाहिजे असेल तर ते घालून घेतलं क पाक येईपर्यंत ठेवायचं पाक आल्यानंतर ते आपण मिक्सरला जे लवून घेतलेय की नाही.
हा हा.
ते घालायचं त्यात पाकात.
हा ह.
हा मग पाच हजार थोर एथम दोन दोन. आ पाक जरा लवकर येत नाही त्याच बरायला जरा वेळ लागतोय पाकात पाकात घालून घेतला क एक सारखं हलवून त्याला झाकून ठेवायचं. जर तुम्ही सकाकाळी घाठला असेल पाकात तर संध्याकाळी येते पाक ला व्यवस्थित बा बांधायला लाडू नाहीतर मग उद्या सकाळी बांधला तरी चालतंय ते ते काय खराब खराब होत नाही हा एक दिवस जरी निवांत ठेवला तरीच कणी छान असं भरून येत इथे
हा मरून हा म्हणजे मळ हे होतंय मूर्तय
हा मून येत छान छान घेऊते आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्ही करा लागला क नाही घासून घासून एकदम बारीक पेटासारखं करून घासून लाडू बांधकणे एकदम टेस्टी आणि जिबेवर ठेवला तर वेर जळेल असं होत आहे.
हम्म हा हा.
एवढं छान होतंय ते आमच्या गावात शेंगुळचे लाडू म्हणून फेमस आहेय ते.
होय हा आणि ते म्हणजे रव्याचा पाक करायचं काय कसं?
हा नाही नाही.
ह न् म्हणजे रव्याच्या लाडूला आपण करतोय तसं का? पाक करायचं काय कळ्याचं.
फक्त एक किलो जर पीठ असेल तर अर्धा किलो. पेक्षा पण थोडं जरा असं कमी पाणी घालायचं.
हां.
पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं या
कमी ठेवायचं हा.
एवढं छान होत्यात लाडू मस्त होत्यात पेढा खालवणी लागते.
हा हा.
हा. म्हणजे पौष्टिक पण करायला. वेळ आहे सगळ्यात सगळ्यापेक्षा पण वेळ जास्त लागत पण एवढं प क पण आहे आणि छान पण आहे खायला.
हां हा.
खू फेमस आहे असत तर वगैरे कररतातच. वेगळं मग दिवाळीच सगळं रेग्युलरच
हा
सोवडा लाडू, बेसन लाडू, भ भिंडीचे लाडू
हा
सगळ मग बाकीच
हो
हा आमच्याकडे काय स्पेशल.
स्पेशल हे तुमचंच उलट स्पेशल आहे. शेंगोळच लाडूच हा आम्ही बेसनाच लाडू अस म्हणजे आधी डाळ ण भजता करतोय अस. कच्च बेसन पीठ असते ना.
ह हा
त्यात रवा वगैरे घालून. हा रवा त आधी घालायच थोड. आणि आपलं बेसन म्हणजे आणतोय ना रेग्युलर दळून तसच आणायच. आणि रवा थोडं म्हणजे कस एक किलोला एक हा पावशेरला पण थोडस कमी. घेतलं तरी चालतय. रवा हम्म पहिला रा हा पावशला कमी घ्यायचं. म्हणजे दहा बारा घेतल तरी चालतय.
हा हा हा
मग ते पहिला रवा घालायचा. आणि जरा एकदा दोनदा हालवल्यासारख करायच बेसनपीठ घालायच ते.
हा हा हा हा
आणि एकदम असं तूप घालून क नाही असं भरपूर तुप घालून क नाही असं
हम्म
ते पाक कस होतय कि ते तसं तूप घातल्यावर ते व्हायला पाहिजे. नंतर शेवटी होतय. पहिला भाजताना कोरड कोरडच वाटतय.
हा हा
नंतर तस व्हायला लागतय ते. असा अजिबात कोरड भाजायच नाही. हा पीठच तस एकदम खरपूस भाजून घ्यायच. आणि नुस तर मग नंतर साखर वेलदोडे घालून करायच. अस बारीक साखर.
हा हा हा मग नंतर ओलसर होतय काय ते.
हा ओलसर होतय. असं घास घास लागत नाही. ते निम्म डाळ भाजून आण आणि हे हे केलं परत आणि जरा भाजलं की ते हे होतंय की नाही. घास घास लागतय की नाही तस ह्याला लागत नाही. हा तस होत नाही ह्याला. अजिबात होत नाही तस.
करून बघते का पाहा म्या. हा
वाटीचच करून बघा तुम्ही सुरवातला. फक्त एवढ लक्षात करायच तुपात भाासताना शेवटी क नाही असं ते उरणास आपण पीठ मिळतोय की नाही असं चपातीच किंवा भाकरीच. तस झाल पाहिजे ते अस तुपात म हा ओलसर व्हायला पाहिजे. मग त्यात साखर घालायच. मग साखर घातल क नाही. आणि परत ते घट्ट होऊन येते. साखर त्यात मिक्स होते.
हा हा हा हा
ते एकदम छान होत्यात ते म्हणजे घास वगैरे लागत नाही.
भाजत नाही काय? हा बाकीच मग कसं बेसन पीठ कस टाळ्याला तर चिटकते. नाही तर घ
होय आणि ते कच्च भाजल्यावर तर अजिबात चांगले लागत नाही.
चांगलं लागत नाही हो बरोबर.
त्यामुळे ते आमचं ते एक म्हणजे व्यवस्थित होतय आवडतंय सगळ्यांना
बय हा हा एके गावाला एक काय तर स्पेशल वेगळं असं असत. तेने ह हा. हा.
आणि काय म्हणजे फिरायला वगैरे कधी आला होता काय नाहीे म इकं.
नाहीे लांब होतय आम्ही शिरडोन मधला आम्ही जवळ जवळ कोल्हापूर जिल्हा येतोय बघा आमचा कोल्हापूर जवळच आहे. आमच्या इथनं वीस किलोमीटर आहे फक्त.
हा हा.
ऐकून माहत असेल तुम्हाला.
होय होय माहित आहे की.
हा लांब खूपच लांब लागला ना कॉल. हा. बघा आहे कधी आपण धनीमनी पण नसेल आपल्याच तुमचं असं बोलणं होईल. ऐकणे योगा योग. हा कधी तर आला तर या इकडं हा.
हा हा.